हॅलो
बोला ना
हॅलो झाली कामं?
हो हो झाली तुमची?
हा माझी पण झाली. माय मम्मी करते म्हणजे भांडी घासायची आहेत तर घासते मम्मी.
अच्छा.
हां हम्म हम्म हम्म तेच. बाकी काय बोलता? हो करतो म्हणजे असं मला नॉनव्हेज जास्त येतं.
हा हा हा.
हा हा ह तेच मग बाकी काय? काय बोलू? हो समजत नाही हां मग कोर्स
आहेत की हां.
काय बोलता आवाज नाही आला. हा मम्मी, पप्पा हा हा मी ऐका मम्मी पप्पा मी माझा भाऊ असतो आणि आजोबा-आज्जी, आजोबा-आज्जी
अच्छा म्हणजे जॉईंट फॅमिली या आहे.
हां हो जॉईंट फॅमिली हां.
ह कुटुंबाचं महत्त्व काय वाट ल? म्हणजे आपण एकत्रित आहोत तर मग त्याचं महत्त्व सांगता येईल का?
हो म्हणजे असं चांगलं वाटतं म्हणजे एकत्र फॅमिली वगैरे असली की. म्हणजे असं घर भरल्यासारखं वाटतं एकटं एकटं फील नाही होत असं.
आणि मुलांवर अ संस्कार, प्रेम
हा संस्कार हो हो हो बरोबर ते
अडी अडचणीच्या काळामध्ये एकत्रीत सर्व आपले सदस्य एकत्रीत मदतीला येतात.
हो हो हो. हा तेच.
मध्ये सेवाभाव आपलीचीपणा निर्माण होते.
हो हो बरोबर, मग तुमचं शिक्षण किती झालंय?
अ माझं बी एस सी केमिस्ट्री आहे.
बी एस सी हां हां हां.
केलं डी एम एल टी नंतर पीजी डी एम एल टी केलं आणि जर्नल ड्युटी असि नर्सिंगचा थ्री मंथचा कोर्स होता आर पी जी फाउंडेशनद्वारा घेतलेला तो पण मी केलेला.
हां हां हां हां हां तुम्हाला तुम्ही आई-वडिलांसोबत राहता म्हणजे सासू-सासऱ्यांसोबत
अ सासू-सासऱ्यांसोबत माझी जॉईंट फॅमिली आहे गावी. अ माझ्या सासूबाई मंग चुलत सासू सासरे. हो.
हा गावीच राहता ना?
हो हो असे जॉईंट. फॅमिली आहे एक मुलगी आहे छोटीशी ती स्कूल ला जाते. होमवर्क वगैरे घेणं. ती अंगणवाडीमध्ये आहे आत्ता, आता ती पावणे चार वर्षाची छोटीच आहे. हो मराठी स्कूल अंगणवाडी हो तरी पण ती.
बरं झालं हा मराठी स्कूल मध्ये टाकलत म्हणजे
आता तिच्या एजचे जे मुलं आहेत ना, हो हो आता जे तिच्या एजचे. मुलं इंग्लिश माध्यमातुन आहेत ना त्यांच्या पेक्षा ही खूप म्हणजे स्टडी लिखाण वगैरे अस. चल म्हणजे वन टू टेन इंग्लिशमध्ये नंतर मराठीमध्ये एक ते दहा पण ती स्वतः लिहिते, ए बी सी डी ए टू झेड. मग क ख ग असेल. म्हणजे अंगणवाडीत खेळ असेल अँक्टिव्हिविटिज खूप आणि स्टडी
म्हणजे खूप करून घेतल जातं आणि ती आत्ता पावणे चार वर्षाची आहे खूप छान. लिहिते हँडरायटिंग पण तिचं खूप छान आहे.
हां हां हां मस्त मग तेच मराठी शाळेकडून म्हणजे असं रिप्लाय मिळाला कोणाकडून तरी की माझी मुलगी मराठी शाळेमध्ये जाते असं वगैरे कारण आता मराठी शाळेवर कोणच म्हणजे कोण पाठवत नाही ना सगळे आता इंग्लिश शाळे म शाळेलाच जास्त रिप्लाय करतात.
इंग्लिश स्कूलपेक्षा आहे नी मला असं वाटतं मराठी शाळा कधी बेस्ट आहे.
हो हो. हो कधी पण आता ह्यांना म्हणजे आत्ताच्या आत्ताची पिढीला ते समजत नाही म्हणजे असं
हो ना आता कसं आहे इंग्लिश मिडियम आहे ठीक आहे आता ज्यांची खूप परिस्थिती वगैरे आहे आता जे आपले सर्व सामान्य शेतकरी वगैरे आहेत आशांच तर म्हणजे नाही होत शकत केवढी अ डोनेशन वगैरे खूप - - भरण पण मला तरी बेस्ट वाटतात. तर जे आपले काही लोक आहेत जे मराठीतूनचं शिकलेले खूप वरती आहेत.
हा. हा बरोबर हाय.
शिक्षण मुन नईका दिले पाहिजे शिक्षण. आता सध्या ते इंग्लिश मिडीयमच खूप छान आहे पण काल मराठी माध्यमच ओळखताना दिसून येतो सकल.
हा हो. तेच.
मी पण मराठी शाळे - -
मग तुम तुम्हाला दीर ह हो हो मराठी शाळेतून. पहिली ते म्हणजे अंगणवाडीत पण इथेच होते हा अंगणवाडीत नाही इथेच होते गावातच होते. ते नंतर मग मी पण खूप म्हणजे असं ब हे वगैरे नाटक वगैरे घ्यायचे म्हातारी आजी वगैरे बनायची.
माझ्या शाळेमध्ये मी मुलांना आता अंगणवाडी मध्ये गेल्या गेल्या आ चिकी असेल राजगिरा लाडू नाश्ता वगैरे दिला जातो नंत तर पुन्हा जेवण पण दिलं जात. म्हणजे खूप चांगल्या प्रकारचा आहार पण दिला जातो फळे वगैरे असेल असं.
हम्म.
म्हणजे त्यांना डबा वगैरे देण्याची ची पण गरज पडत नाही आणि शिक्षक जेवण नाही केल मुलांनी तर शिक्षक हातानी जेवू घाल तात मुलांना ते एक गोष्ट बेस्ट आहे.
हो हो हो तेच मग तुमच्या गावातच अंगणवाडी आहे.
हो गावात आहे. फक्त तिला नेऊन सोडणं आणण ते तेवढं करावं लागतं. हो भरपूर मुलं गावाकडे तर असतातच अंगणवाडीत. हो मुले मुली दोन्ही पण.
हा हा हा हा हा हा. मग किती ते किती टाईम असतो त्या म्हणजे तुमच्या मुलीचा.
सकाळी दहाला सोडायचं म त्यांची प्रार्थना हो दहा ते एक टायमिंग आहे स्कूलचा तिच अंगणवाडीचा.
हो, हो हो बरोबर बरोबर. मग असं तिथे उपक्रम वगैरे चांगले असे म्हणजे शिकवत असतील ना?
हो हो ऍक्टिव्हिटी
हॅलो हां हां ऍक्टिव्हिटी वगैरे हां हां.
हो हो लर्निंग पण करून घेतात ते
मग तुम्ही लहानपणी कोणते खेळ वगैरे त्यात म्हणजे स्पर्धा परीक्षा ज्या असतात खेळातलं त्यातलं काही केलेलं एक्झाम.